हॅलो हा नमस्कार मॅडम आवाज देते का तुम्हाला ह ह म्हटलं थोडं त्या विषयावर बोलायचं होत तुमच्यासोबत खाद्य पदार्थांविषयी भारतीय संस्कृतीत खाद्य पदार्थ
ह ह ब चालेल बोला मॅड कॉपि ज मजा आ
म्हणजे आपल्या देशातच नाही तर पारच सााता समुद्र पार हो ते आपल्या खाद्यपदार्थ संस्कृतीचा हे होेतो मॅडम आवाज येतय बॅकग्राउंडला तुम तुमच्याकडे थोडा
के
हॅलो
जा हा ह् आ मीॉले बोल आप
हॅलो हा हा म्हणजे आप पण जर भरपूर फायबर असलेले जे पदार्थ आहे त्याच जर सेवन केलं आपण तर त्याच्यामुळे काय होतय की आपली जी पचन क्रिया आहे ती नियंत्रित राहते त्याच कार्य जे आहे अगदी चांगल्या पद्धतीने होते ह ना आणि त्याचा अजून एक असा फायदा आहे कि वजन कमी करण्यासाठी सुद्धा आपण ते फायबरयुक्त पदार्थ दररोज खायला पाहिजे अ पंचवीस तेडचाळीस ग्राम तरी आपलं सेवन हे फायबर फायबरयुक्त पदार्थांच झालंच पाहिजे म त्याच्यामध्ये काय काय तेे समजा आता फळे आहे हे ना तर सगळ्यात जास्त सफरचंद मध्ये फायबर असतेम् मग त्याच्यानंतर पेरू आहे केळी आहे किंवा नाशपती. आणि बेरीमध्ये जर आपण म्हटलं तर स्ट्रॉबेरी किंवा ब्लूबेरी हे जे फळ आहे. हे भरपूर फायबरयुत फळ आहे. काय होते आपलं पोट भरपूर वेळ भरलेलं राहते. आणि जेवढे आवश्यक त्याच्यातले विटॅमिन्स आहे ते आपल्याला शरीराला मिळतात. मग त्याची भूक कंट्रोल पण होते त्याच्यामुळे वारंवार भूक लागत. नाही आणि मग त्यामुळे काय होत आपलं व वजन वाढत नाही किंवा जे फॅट आपण म्हणतो ते सुद्धा वाढत वाढत नाही जास्त. हो ना तसेच कडधान्य आणि डाळी जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर फायबर असते. जस राजमा असेल राजमा हा भरपूर फायबरयुक्त पदार्थ आहे. हरभरा आहे किंवा चने खातो आपण. मसूरची डाळ आहे किंवा मटार आहे. ह्या पण आपल्या रोजच्या सेवनामध्ये वन बाय वन आपण त्याचा आहार समाविष्ट केला पाहिजे. आणि भाज्यांमध्ये जर बघितलं तर ब्रोकोली असेल किंवा गाजर आहे रताळे आहे पालक हिरव्या भाजीपाल्या हिरव्या भाज्या पाहिल्या तर जेवढ्या खाल्ल्या तेवढ्या आपल्या अ सगळ्या अवयवांसाठी चांगले आहे जस डोळे आहे केस आहे तर ह्या गोष्टी कशा आपण तर खातो पण आपण त्या मुलांना सुद्धा आपल्या खाऊ घालायला पाहिजे. कारण मग त्यांचा पण सर्वांगीण जो विकास आहे शरीराचा तो व्यवस्थितरित्या होईल त्या माध्यमातून आणि धान्यामध्ये जर आपण बघितलं तर ओट्स आहेत. ओट्स भरपूर फायबरयुक्त आहे. बारली आहे ब्राउन राइस आहे कि संपूर्ण. जे पदार्थ असतात त्या पदार्थांमध्ये सुद्धा आपल्याला फायबर युक्त अ म पिष्टमय मय पदार्थ आपल्याला खायला मिळतात आणि बिया असतात आता आजकाल सुकामेवा झाला जसं बदाम आहे अक्रोड आहे चियासिड आहे. किंवा फ्लेकसिड च जे आपण म्हणतो अमममम जवस आहे अ ते पण आपल्या शरीरासाठी खूप फायदेशी आहे हा त्यामुळे काय होते ना आपल्या अ म्हणजे आफ्टर फोर्टी इयर्स आपल्या झिज होते आपल्या स्नायू ची तर ती अ झीज होणार नाही म्हणजे होईल पण एवढा लवकर होणार नाही. अ आणि जवस मध्ये सुद्धा जे ऑइल आहे ते आपल्या स्नायूं साठी फार उपयुक्त आहे त्याच्यामुळे कसा जो आवाज येतो कडकड वगैरे तो तसा आवाज येणार नाही किंवा गुडगेदुखी जरा क प्रमाणात होईल ह आणखी तुम्ही काय सांगू शकता मॅडम अ आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे पदार्थ आहे ते आपल्या दैनंदिन आहारासाठी कशा प्रकारे उपयुक्त आहे
आपण फळाच्या बद्दल बोललोत आता फळाचं पण आपण कस तही खाऊ शकतो ज्यूस वगैरे करून घेऊ शकतो. ना प्रत्येकाचा ज्यूस वगैरे पण. म्हणजे आता मुलं कस फळ खायलाही करतात मग त्यांना आपण कसं थोडस काही्यस पातळ असं करून दिेलं तर ते पटकन एक गाल्स पिऊन घेतात त्यांनी पण येणारघेऊन जाते सगळ्या आता चिक्कू आहे आंबा आहे याचे आपण कसं के अ केळी आहे केळीचं पण आपण हे करूच शकतो समजा ज्यूस वगैरे अजून नंतर आपल्या आता पालक आहे मेथी आहे ती मुलं आपल्याला एकदम डायरेक्ट खायचं म्हटलं तर ते तुरले खातात पालकचं वरण वगैरे खायला हे करतात मग आपण त्याचे पराठे वगैरे पण बनवू शकतो होय की नाही पराठे बनवले की त्याच्यामध्ये सगळं टाकल्यावर अजून ते प्रोटीनयुक्त बनतं आता बीटरूट आहे म बिटरुट कसं त्याचे आपण हे पण करू शकतो पराठे पण करू शकतो आणि त्या सॅलेडही करू शकतो तस खायला पण मुलं हे करतात आता आहे ना अशा प्रकारे पण आपण वापर करू शकतो आणि आपल्या ह्याच्यामध्ये हळद तर खूपच महत्त्वाची मॅडम हळद हो तिचं कस हळद पण आता जास्त त्याचा आपण खाण्यासाठी वापर करू शकतो नाहीतर मग आता असं लोणचं पण बनवण्यात येतंय हळदीचं लोणचं हळद तर खूपच उपयुक्त आहे
हो आणि आपण जर का समजा रोज फायबरयुक्त पदार्थ जर पदार्थांचा आपल्या ज जेवणामध्ये जर समावेश केला तर त्यांनी काय होते ना की आपला ग्लायकोसोमिक जो इंडेक्स आहे तो त्याच्यामध्ये असतो त्यामुळे काय होत आपलं जे उच्च रक्तदाब असेल कोणाला बीपी असेल हाय ब्लडप्रेशर असेल तर ते कमी राहायला करण्यासाठी सुद्धा हे जे पदार्थ आहे ते उपयु क्त ठरतात मग नुसतं आपण कसं मेडिसिन घेतलं म्हणजे मी आता निरोगी झाली किंवा माझं आता वजन म्हणा किंवा बीपी किंवा शुगर जे आहे ते कंट्रोलमध्ये येईल
ह
हा तर मग त्याच्यावरच फक्त निर्भर न राहता आपण जर का अशा पदार्थांचा रोजच्या जेवणामध्ये जर समावेश केला हे ना तर मग त्याच्यामुळे काय होईल आपल्याला जे आजार झालेले आहे हं ते त्याच्या मध्ये सुद्धा सुधारणा आणण्यासाठी आपल्याला हा आहार जो आहे हा आपल्याला फार मदत करत असतो आहे ना हम्म त्याच्यामुळे मग हे फायबर काय करतात की आपल्या अं आपल्या आतमध्ये जे फॅट तयार झालेलं असेल किंवा त्याच्यामुळे रक्त प्रवाह जर जास्त होत असेल तर ते मग विद्राव्यचे फायबर आहे ते हृदयाचा धोका अ कमी करण्यासाठी मदत करतात म्हणून आपण कस हे पदार्थ खायला पाहिजे जसं दही पण दही आहे दही हे दुग्धजन्य पदार्थ आहे
हो म
मध्ये जे केसीन आणि व्हे नावाचं प्रथिन आहे अ तसेच त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला कॅल्शियम मिळते मॅग्नेशियम मिळते पोटॅशियम मिळते त्याच्यामुळे आपण त्या दह्याचं रोज जर का सेवन केलं ना तर तर फोर्टी इयर्स नंतर महिलांमध्ये जो कॅल्शियमच्या अभावाचा प्रॉब्लेम आहे रोज सकाळी एक दही एक वाट दही आपण घरचं खाल्लं पाहिजे मग त्याच्यामुळे काय होतं ना आपल्या भरपूर प्रमाणात कॅल्शियम आपल्याला मिळ आणि रक्तदाब सुद्धा त्यामुळे कमी होतो पण मग दही कसं आहे ना मॅडम आपलं घरी बनवलेलं पाहिजे आता तर तुम्हाला माहितच आहे बाहेर भरपूर भेसाळी युक्त मिळते काय काय केमिकल टाकून काय काय पदार्थ बनवलेले असतात त्याच्यामुळे आपलं घर च जे शुद्ध दही असते, रोज एक वाटी दही बनवायच घरी. आणि रोज ते खायचं, त्याच्यामुळे आपलं शरीर स्वास्थ्य पण छान राहते आपल्या केसांची पण त्याच्यामध्ये मतलब निगा राखली जाते. केसांना एक वेगळ्या प्रकारची चमक त्यामध्ये निर्माण होते. आपण म्हणतो ना शायनिंग हेअर पाहिजे मला
हा.
बाहेरूनच तुम्ही हेअर स्पा करा किंवा आणखी काही क्रीम लावा ते काय त्याचा आठ दिवस रिझल्ट राहील जास्तीत जास्त. आणि जर का तुम्ही आतूनच त्याला चांगलं पोषण दिलं तर मग आपले केस सुद्धा म फार सिल्की शायनी आणि म चांगले बनतील, घनदाट बनतील. असं मला वाटते, म्हणून मग हे जे थोडे-थोडे, छोटे-छोटे रोजच्या व्य जेवणात आप पदार्थ परंतु त्याचे जर आपण फायदे काय आहे तोटे काय आहे हे जर का एकदा बघून घेतलं किंवा समजून घेतलं तर मग ते सेवन करण्यासाठी आपल्याला जास्त उपयुक्त ठरतील असं मला वाटतय, तुम्हाला काय वाटतय मॅडम?
ह मला पण तेच वाटते की जसं जेवढा आपण म्हणजे प्रॅक्टिकल त्याच्यातून करून खाऊ त्याच्या चांगला जास्त असर त्याच्या त्यावर होईल. जे सांगितलं ना मॅडम, ते अतिशय मला खूपच सुंदर माहिती सांगतील मॅडम तुम्ही. मला खूपच आवडलेलं आहे तुम्ही जे सांगितलं ते. आतापर्यंत तुम्ही जे सांगितलं ना मला माहिती खूप आवडली मॅडम, तुमचा आणि मॅडम तुमचा आवाज किती छान आहे. खूपच आवडत आहे मला, हो मॅडम! एकदम असा मनाला तुमचा आवाज मला एकदम असं तुम सांगताय ना मला डायरेक्ट असं ते एक तर छान वाटत आहे. तुम्ही खूप सुंदर बोलता मॅडम.
थँक्यू! थँक्यू! धन्यवाद मॅडम, तुमच्यासोबत पण बोलून मला फार छान वाटलं. आणि तुम्ही पण जी माहिती दिली ती माझ्यासाठी फार उपयुक्त आहे. धन्यवाद मॅम.